हॅलो यालागा आवाज
ला
हम्
किती काॉल झालं
अं
किती काल जाणार
झाल्यात सतरा झाल्यात अजून दोन वाला पाहिजे झाले थड ते झा एक वाला असच गेला आता फोन नंबर टाकला ते काय रेकॉर्डेड म्हणलं आणि झिरू दाखवलंडायरेक्ट
ते काउंट होत नाहीत रिझलट फुट
असल काही म्ह काही तच करत असध
काय सांगाल का बाकी ना कती प तच्याशी बोलल ती गावणला अस असा नाही अंध असच नाही माहिती मग चालतय म्हज जा अ म दन दिवस म्हणजे कढचन वर कार्य तला रविवारी अंजलीिक श येणार. मग शनिवार किंवा मग बुधवार बुरुवार जाऊ म्हणलं पुुढच्या आता ती पण बरी होत्या म्हण म्हणजे तू पण बरी होत्या चालत. त्या म्हणली जाया बुटवारद्वारे
आणि तुम्ही ज दिवशी आमचं ठरलं तर
तुमचं काय?
प्रती त्याला काय बोलला ना अजून फोन लावा ना त्याला फोन लावायला पाहिजे विचारायला पाहिजे. मग काय?
त्या दिवशी काय विचारलं असं म्हण परंपरा
तव्हा कुठे फोन लावोलला तेव्हा तेवढंच बोलला पहिला आयडीच कार्ड म्हणला देणार जावू या म्हणून. आणि बा का जातानाच कारण सांग मेन म्हटलं तन आता साता आठ दिवसात लग्न आहे तिच्या बहिणीच कस ते झाल्यावर आता सत्तावीस तारीख झाल्यावर मग आता.
हम्म. अ खर असू दे की तेवघा म्हणला तिला लावून देतो तुझ्या घराला न्यायला?
न्यायला येईल कि ती हा सर म मी पण तेच विचारलोय. तुला गाडी शिकल्या मम्हणजे ती येऊ शकतिया.
तुला ती गाडीच मी काय म्हणणार त्याला आपण गाड्या बदलत बसायचंच नाही. टू व्हीलर नच जिथं जाणार तिथं जायाचं. ह मी काय म्हणलो मग आता तिच्याच गाडी ना तुम्ही डायरेक्ट तिकडेच यायच ओ. आणि मागणं कोण आले गेले तू बघतासच की? आणि सांगायचं तेच्या बहिणी संग कोण आहे तेच्या संग चालोय मम्हणायचं. तू कारण काय सांगणार आहेस?
कॉलेजच सांगायला पाहिजे.
हम् हम हम्. मग पृथ्वीं न म्हणलंय तिझं लग्न बिघ्न चुकून चालणार नाही तिच्या मनासारख दोन गोष्टी करायला पैसे मग ते एकनात. आणि म्हणलं मी कशाला चुकू म्हणलं दिवसा लग्न नाही म्हटलं ए येतो म्हणल. साहाच्या आत काय असल ते म्हणल हा म्हटल. कवा माझं काम निघतलं असं कस म्हणण असल काय करू नको म्हणलं काड म्हणलं कस तर.
लग्नाला जायला काही प्रॉब्लेम नाही त्या
काम दुसरं काहीत नि गेलं तर आणि घरात काय सांगणार मग मित्राचं तिझं लग्न तिझं लग्न म्हणून असं सांगणार आहे.
मित्राच्या बहिण्याच सांगायला पाहिजे.
म्हण ते सांगणार आहे ना एवढं काही इम्पॉर्टंट नाही पप्पा काय सांगणार जा तीकडे पहिला इम्पॉर्टंट असं सांगून आमचं कसं तसच रे
थोडं वेळ जायचं अ रे आता लग्नाला काय असं का त्याला पूर्ण दिस बसायचं नाही.
हम.
यायचं थोडा वेळ बसायचं जायचं.
हम्म आता काल एकट्या सांगीतलो गाडीत जुळणा कराय थोड्या वेळाने सांगतो फोन लावणार सुरजा ला.
गाडी ह.
तीच निउया म्हणाले नाहीतर दुसरी कुठली हास दुसरी कुठली बाकीच्या सगळ्या स्पोर्ट बाईक हाईत.
हम्म.
म ते न्यायला नेऊ का नको नेऊ का नको. ट्रॅफिक वाले लगेच. होवू द्या त्याचं काय नाही लायसन तेन. मार खाणार.
दुसऱ्याच कशाला घेऊन जायचं. जे येत्या हाय बहिणीला घेऊन चालाय पेपरला चालाय
तेच की चांगलं कुठलं तरी झालं चांगलंच काहीतरी हं आणि पल्ला तिकडं ते ते आतन सिटीतंन जाया लागतंय बाबा.
होय. महावी महावीर कॉलेज लय लांब आहे, काय माहित ते काय मला आम्ही तिथ गे अं मी युनिव्हर्सिटीला गेलतो की नाही तेव्हा आम्हाला तिथं सांगाय म्हणजे आम्ही जर लवकर आलो असतो तर दवाखान्यात जाणार होतो ना तेव्हा सांगितलं तिथं पहिला कुठली कुठली बस पकडा हे करा महावीर कॉलेज पाशी उतरा आणि तिथनं पुढं त्या तिथं जवळ आहे दवाखाना कुठला तर?
काय सांगाल्यास? महावीर कॉलेज पहिला पॉय पॅलेस मध्ये होत. तोडत. पॅलेस म्हण तिकडे घेतलंय. तलाव आहे तिथं एक
हो.
पाशी मध्ये पॅलेस झाल्यावर जरा पुढे गेलीस महावीर विद्यालय आहे.
टाकून व्यवस्थित जावा किती दिवस ग्लेट गेट क्लोजिंग च आ ऐकलाय वाटतं?
हो एकला होय म्हणजे किती वाजता गेलो चाललं अकरा वाजता पर्यंत रिपोर्टिंग म्हंटलंय.
म्हणजे आ अस साडेआठला जरी गेला तरी चालतं दीड वाजेपर्यंत पोहोच अ दीड तासात पोहोचता.
हम्म. नाही सोड काय आता जाणार की लवकर सकाळी म्हणली की सका बस जातय काय?
सिटीत जायला काय जातंय गाडीवरन म्हंटल की पाऊन तासात पोहोचतंय.
एवढ फास्ट न्हेत नाही सोड मी. कोण संग असलं की मारूच वाटत नाही बाई, फास्ट काय कसं काय होईल बारीक दगड जरी खाली आला कि नाही अस सालट निघतय, घासून निघतय असा विषय आहे. त्या भीतीन त्या तून मला झालेलं काय नाही सहन होत. ते पोरींच लय लय म्हणजे लय घाण हालत्यात म्हणताना.
बरं एक तासात तरी जातोयस ना? क
शिस्तीत जाणार आहे मी हळूहळू तास, तास सव्वा तास धरायचं. त्या टाइमात जाणार त्याच्यावर मॅपला बघायचं त्याच्यावर आपल्या चालवण्यावर किती तासात धरायचं नाही. सांगतय की ते महावीर विद्यालय. तुला यायला जमणार नाही होयनी.
मी एकदाच कवातर येऊ शकतोय.
हा हा हा.
मा मी माझ्या काल दुपारी डोक्यात तेचं आलत. तुला म्हणलो ना गाडीच विचारलं, तेव्हा तुझ्या बरोबर येऊ काय कारण एक तर जाणार कसं आपण हा पहिला प्रॉब्लेम. नाही नको रे उगच ते ट्रॅफिक वाले तेन असत्यात कोल्हापूरमध्ये.
त्याशिवाय कुठं?
जाताना एक जाईन आपण येताना वेळ झाला रात्र झाली कसं याच.
येताना दांडगा वेळच होणार आहे सव्वा पाच वाजणार. कारण सव्वा, सव्वा पाचला सोडणार आहेत पेपर.
हा मग तिथन तुम्हाला निघायला सहा धर घरला यायला आठ धर तुम्हाला.
म्हणजे तू सकाळी अकराला जर नऊला आठला निघलीस तरी घरला जायला तुला सव्वा सात सव्वा सात वाजल.
म्हणजे बारा तास घरातन बाहेर राहणार. ते कसं होतंय नाही बाबा आणि ती तुला फोन केली बिली तर काय करणार.
हम्म, होय.
तसच रिझन सांगणारला पेपर आणि जा अस- खर नाही आपलं जाणं शक्य नाही आपल्याला जालं आहे ना?
हम फोर व्हीलर असती चाल असत की प्रायव्हेट फोर व्हीलर असते की नाही आपला चाल असत.
मग ते असं तर चाललं असतचय काय प्रॉब्लेम नव्हता ह तिकडच केवढ्या लांब नको?
हाय फोर व्हीलर बी नाही आहे असती ये लगेच लायसन नाही माझा. ए
त्यालाने ड्रायव्हर द्यायला पाहिजे
नाही का ड्रायवर घेऊन जा आहे ना हो क भाड्या न असं करून घेऊन गेलं नाव कधी अजूनपर्यंत ते फॅमिली तसं घेऊन जाऊ वाटत नाही रे सांग तसं बोलणं होत नाही तस? ते होत नाही? हे नसते फॅमिली पायजेल असते
ते पण आहेस ना.
हम्म चल मग काय तर बोलल कुठला तरी विषय काढाय झाले क ते बोलायचं अवघड काय विषय? गरम पाणी आहे त लसण पोट साप होता दुकाने ग माझ पहिला कसं रोज व्हायचं माहितिय का रोज का काहीत खाल्लू काहीत बारीक मध्ये खालो. थोडा न मला यायचं? आताच पोटात दुखली आताय येत बघ
आता म कॉल झाला तिजा?
असुदे किती वेळ आठ मिनिट झाली?
आठ मिनिट झालात नऊ दहा अकरा बारा चार मिनटांन जा
त्यावर तर आघळ ते ना आ मग
हां अंघोळ अजून मी पाणी तापवायचे मी नाही होणार तेवढ्यात आपलं तर दोन कॉल होतील
डोकं पाणी त्यामुळे
हम आज तारिख अठरा. ह म्हणजे आपलं भेटन म्हणजे जवळ जवळ. पाच सहा तारखेला जाईल का नाही.
हा म ते
येला आठ तारीख नऊ तारीख चालणार नाही त्याला
आठ तारीख नऊ तारीख काय आहे?
चालणार नाही आठ तारखेला? चालतय तुला?
काय आत के म्हणजे कशा कशाच करून आलायस.
नाही तिथ जु मला जुलै महिन्याचा ट्रॉमा आहे बघ मला नको ते
कशाच
ते जुलै महिन्याचा.
म काय काय यार काय पुढच्याच्या पुढच्या महिन्यात जायचं काय?
मी ह्याच महिन्यात त्यासाठी सांगतो होतो ना ह्याच महिन्यात कारण त्या जर काय झालं क नाही मी आयुष्यभर ते माझ्या न ते मला दोष देत बसेलं मी एक मी झाल्यास भांडण चाललं असत मी नाही म्हणाय पाहिजे होतं.
अठ्ठावीस, एकोणतीस, तीस ह्या दिवस बघायला पाहिजे. कारण ती पाठराखणी लांब झाली ना. हं मग ती जरा यायला पुढचा महिना निवांत जाते.
पाच दिवसान येतात परत.
ते सांगाय
ती एक तारखेला येईल.
होय.
ह्यो पण आताच गावाला गेलाय शाना.
अवघड हाय. असु दे घे बघू मग काय. पुढचा महिना एकच तर काढाला पाहिजे.
काढायला पाहिजे. खरच
आणि हा आणि हो काय तो कुठे कॉलेला जाणार नव्हं विजिट द्यायला सांगलीला.
विजिट द्यायला नाही ऍडमिशनलाच की मग त्या दिवशी आल तरी चालतंय.
मग एकटी जाणार हाईस?
नाही सोड कोणतरी यील. खर जर कोणतय हाय संघ असं सांगितलं तर पैसे असणार सोड त्यांना. त्यामुळे मम्मी मला एकटीलावर जाऊ देणार का नाही काय माहित.
पैसे असणार म्हणजे?
फी भरायची असणार ना ऍडमिशन करताना.
हम्म, हम्म. अऍडमिशन कराला नाय पण विजिटला जाऊन आलोय.
हा मग विजिटला गेलं तर ठीक आहे. मग सोडू शक सांगू शकतोय ना आणि मी चाललोय. नई किल्या तर पंधरा तारखेला जाणार आहे. तो गेल्यावर एक वेळ मला यायला ऐंशी टक्के मग असं वाटतं हा बिंदास्त घेऊ शकतो.
हा आणि मग असं पृथ्वीला सांगायला पाहिजे. बोलणं भेटणं बी होतंय तिला बी उचल हम्म जाऊया मग म्हणायचं, हम्म.
तसं करूया.
हम्म, हम्म, हम्म.
चालतंय विजिटला. विजिट द्यायला काय असं लई तर लई एक तास जातोय.
हा आणि ते प्लेस काढायचा ते सांगितलोय. तेव्हाला जातोय सोड ते. हय ना गणपती मंदिर ह